हा बोला की
हा आवरलं का?
हो आवरलं आता, संध्याकाळचा स्वयंपाक करते.
हा, हा, होय घालायचं की आता, देवाला दिवा वगैरे लावला.
हा, हा,
मठ का झाला. मग काय फिरायला वगैरे जातय का नाही कुठं?
हो, जाते ना. आत्ता सुट्ट्या संपून, आता फिरण वैगरे झाला, आता कॉलेज चालू होईल.
हम ह
हम्म.
कुठं गेलेला फिरायला?
मी सध्या तरी हेला गेले होते, गणपतीपुळ्याला.
हा, ह. मग काय काय बघितिलं?
काय नाही, समुद्र बघितला, बीच बघितलं, मंदिर बघितलं.
हम्म, हम्म, हम्म.
तुम्ही कुठं गेलेला?
आम्ही कागलला गेलतो.
हा.
तिथं मिनी गोव, मिनी गोव्यासारखं आहे ना.
होय, होय.
हा, तिकडं गेलेलो बघायला. मग बोटिंग वगैरे करून, शाहू पॅलेस, कणेरी मठ, हे दोन तीन पॉइंट केले.
हां, म्हणजे जवळ जवळच आहेत ते सगळे.
हां.
हो, हाम्हाला पण जायचंय तिकडे. बघू आता कधी चान्स मिळतोय.
हा, हा, हं.
किती तिकीट आहे तेझ तिथं?
तिथं कसं कुठल्या पॉईंटला जाईल तसं तिकीट आहेत ना.
हा, हा, हां.
बोटिंग केलं की तिथं पन्नास रुपये आहे.
हा.
परत ते कासवाच्या तोंडातून असं पाणी पडतंय, तिथं एक वीस वीस का तीस रुपये हाय.
तरी मग कमीच आहेत की मग दर.
तिकीट दर कमी होती.
हा, हं. तुम्ही काय काय फिरला मग?
तेच कि, मग न जरा बोटिंग केलं आणि मुलांना ते खे खेळायला ह्याच्यासारखं आहे ते. मग कणेरी मठत वगैरे फिरलो.
हां.
इकडं एवढं गेलेलं.
हं, कणेरी मठ मध्ये काय काय आहे बघायला? तिकडे पण मला जायचंय.
हम्म, हं. ते असं आपण आपले सणवार कशे साजरे करायचे असतेत ना.
हा.
एक दिवस समाजाचं. कोण काय करतोय, कोण काय करतोय.
हां.
घरी कुठला व्यवसाय करतोय. अशे असणार प्रत्येक समाजात हाय ते.
हा, म्हणजे ते असं मूर्त्या वे गैरे आहे, तसं ऐकायला मिळाले. देखावा आहे मूर्त्यांचा.
हा, अशा जिवंत हो, कशा मूर्ती असत्यात ना, तशाही मूर्ती छान आहेत.
हां, हा.
तसेही चांगलं आहे बघायला.
हो, काय.
हां, आ. आणि अजून काय आहे पंढर पुुलाज मध्ये देवाला गेलेलो.
हां.
त मणून गलेलं
होय आपल्या इकड अधिक महिन्यात देवाला जातात
हम्म
पंढरपूर मध्ये काय केला मग
मग काय ते गोपाळपुरात तिथं जरा बघितलं आणि मग देव देेव केलं गर्दी खूप होते त्यामु काय म्ह म्हणे देवाचं दर्शन झालंच नाही
हो ते मोक दर्शन घ्यावें
हा मग नामदेव पायरीचं दर्शन घेतलं
होय
मग आता दिपवाळीच्या वेळी मग अक्कलकोट तुळजापूर
हा हा कोण कोण गेलेला मग आत्ता
आत्ता मी बहिणीकडं सुट्टीला म्हणून गेलेले मग त्यांच्या तिथंन ट्रेन आहे ना ट्रेननं मग गेलेलो आम्ही
हा हा कोणत्या गावालाय बहीण
बहीण रांजणी धुळगावलाय
हा हा मला काय माहिती
कवठेमंकाळ तालुक्यात आहे ओ
हा हा हा मग तिथून जवळच पडतंय की हा
अ ते एक दिवस ते केलं मग आणि काय घरी कोणकोण असताय
घरी माझ्या मी पप्पा मम्मी आणि भाऊ असतो चौघच असतो म्हणजे आहेत अजून पण ते आम्ही सेपरेट राहतो ना काका काकू पण आहेत पण ते सेपरेट राहतात आम्ही सेपरेट राहतो
हा हा
तुमच्या घरी कोण कोण असत
मी मिस्टर मुलगा आहे तो मुलग्याला बाहेर घातलयं होस्टेल ला आणि दोघच आम्ही आता आम्ही घरी असतोय
हा हा तुम्ही काय जॉब वगैरे करता
नाही जॉब नाही करत घरीच आपलं शिलाई काम पिको फॉल ब्लाऊज हेेच की
हा हा घरच्या घरीच असताय
हा घरी असते परत आमची फुलांची शेती वगैरे आहे ना मग शेतात पण जायला लागतंय आम्हाला
हा त्यातच दिवस जात असेल सगळा
होय
कीनी तुम्हाला
नाही मुलगी एकच मुलगा आहे
एकच मुलगा आहे का तो पण बाहेर असतो कुठल्या कॉलेजलाय तो
कॉलेजला नाही आत्ता आठवीला आहे
आठवीला होय मला वाटलं बाहेर आहे म्हणजे कॉलेज ला असेल असं वाटलं
हॉस्टेल ला घातलंय
ह आणि मिस्टर काय करतात मग
शेतीच आमची आमची फुलांची शेती असल्यामुळे शेती तिथंच सगळा आमचा वेळ जातोय नाही
हा मोठी जास्त जास्त आहे का म शेती
हा दोन चार एकर आहे की
कारण म्हणजे असं असतात‌ ना काहीजण की शेती पण करतात परत प्लस जॉब पण करतात.
हा मग ते कसं ऊस वगैरे असलं की मग जॉबला चालतंय ना मग हे आमच शे ती फुलाचीच अस. ल्यामुळं मग ते फुलं वगैरे घालायला जायला लागतंय.
होय रोजच्या रोज सगळं बघावं लागत.
हा औषध वगैरे माराय लागतंय ना त्याला त्यामुळं मग गुलाब असतोय.
गुलाबाची आहेत का?
हम्
झेंडू वगैरे पण लावत असाल
झेंडू नाही शक्यतो कस झेंडू कसं दोन चार महिन्याच पीक असतय ना त्यामूळ म नाही आम्ही झेंडू जास्त नाही करत
हा हा म हे गुलाब वगैरे कुठं पाठवताय?
गुलाब आणि पाठवतोय हम्
मग काय चांलंय घरचं का घरच्या घरी आहे आपल कुणाच्या दबावाखाली वगैरे का काम करायचं काय काम नाही.
हम् होय कस सकाळी लवकर जायला लागतय सहाला आ फुल काढायला मी मळ्यात जातो. मगं फूलं वगैरे काढून मग मी घरी येते त्यांनी जातेत मग मार्केटला फूलं घालून वगैरे मग बारा एक वाजतेत. मग एक थोडा वेळ विश्रांती घेतेेत मग परत औषध वगैरे मारायच असलं तर मग शेताला आणि जायला लागतय
हू म्हणजे दिवस सगळा शेताच्या कामामध्येच जातोय चांगला आहे आणि गाई गुर वगैरे
नाही नाही तसलं नाही मला पण जमत नाही आणि हेनापण आमच्या जमत नाही तस
नाहीे हे का म्हणजे असताना ते साईड बाय साईड गुरं पण असतात आपलं शेती पण असतय म्हणून म्हटल होय म्हणजे आमच्या म्हणजे माझ्या मामा ची शेत आमची इथ नाहीये माझ्या घरी पण मामाची आमच च्या होती ना म तेची गुरपण होती शेती पण होती म तो दोन्ही पण बघायचा दिवसभर
हा होय
म आता त्यांना पण विकलय त्यामुळं म्हणजे आम्ही पण तेव्हा लहान लहान होतो. तेव्हा त्यामूळ माहिती एवढं शेतीची किंव्हा जनावरांची मला पण माहिती नाही.
हा हा हम.
आजून नाही नाही मी आजून शिकते आता माझं पोस्ट ग्रॅज्युएशनच एम. एस. सी. चं लास्ट इयर चालू ये सेकंड इयर
चालू हाय व्हय.
तेवढ एक वर्ष झाल की म शिक्षण पूर्ण होणार नाही असं.
मग आता तुझं गाव कोणतं आहे?
मी टाकोडी मध्ये राहते. इचलकरंजीजवळ तुमचं
आमचं तासगाव जवळ कोटे कणेरी दसरा मोठा असतय आमच्या गावात
तासगाव माहितीे हे का ओ म्हणजे कौठेकण पण ऐकून माहितीय पण कधी आलेली नाहीये मी. पण तासगावला ये येऊन होय होय. येते की तासगावला आल्यानंतर येते म्हणजे माझ्या आजी आहे ना तिथं आजीचं माहेर आहे माझ्या तासगाव
हम् हम् हम्.
त्यामुळे तिकडच कधी कधी तरी येणं असतं.
हुं, हुं, हुं मग आमच्याच गावावरन जायला लागतय. आ हा आमच्या गवरून जायलात.
हा हा पलूस पण तिथून जवळच.
होय होय.
हा पलूस ला पण मावशी माझी.
हा हा.
तुच्याकडे येतोय तेव्हा मग फोन करते तुम्हाला यायला.
ह हा ह.
तुमचं काय शिक्षण वगैरे
माझे बारावीारी झाले की
हो काय कोणत्या सब्जेक्ट मध्ये.
माझा आर्टमधनं.
हा हा हा आर्टस मध्ये अकरावी बारावी फक्त केल्या पुढं का शिकला नाही.
विषय राहिला म्हणून नाही शकलो. परत लगनाच वगैरे पण बघायलागेल ना घरातलं.
हा म्हणजे पहिला लवकरच लग्न करायचे सोडा. हम्म.
म मग काय नाही पुढे शिकलो नाही.
असु दे घ्या आता शेती बघताय म्हणजे तुम्ही पण एक बिझनेस उमन असल्यासारखंच आहे.
होच. आणि शेतीत तस के केलं म्हणजे भरपूर फायदा आहे ना. शेती.
होय होय भरपूर फायदा आता उलट शेतकऱ्यांनाच हे पण सरकारच्या. थोड्या योजनांमुळे कर्ज माफी वगैरे ते काही शेतकऱ्यांचे ते प्रॉब्लेम्स असतातच की.
हा.